हॅलो
हा बोला की, आवरलं काय?
कुठलं अजून स्वयंपाकाला तयारी नाही आता जरा कोण आलायं तेना चहा करायला लागलोय.
हा हा
तुमचा स्वयंपाक
आता येतोय? स्वयंपाक आमच्या काय अजूनही घरात गेले नाही
चहा हा हा... आत्तीच्या... आमच्या आत्तीच्या आमच्या आत्तीच्या आत्तीची... पुरगीची.... पुरगीचा नवरा म्हणजे हितच हाय ना त्येनी? म्हणजे हिथंच दिलंय त्यांना पण... हिथं रान ए ना त्यांचं... येत्यात मग हिकडं.
येत्यात व्हय... हा हा मी पण न्ह्याई
हुं.
मी दूध काढलो... आणि जरा केस तेन विंचारलो जरा माहिती घेतलीली होती... आता बरेच दिवस झालं
हा.
मग आता जरा माहिती तेन घेऊन आलो.
हा हा... लगेच होत्या माहिती ते अन चहा तेन करत असतील की गेल्यावर बसा चहा करतो... इकडं तिकडं
कुठं प्रत्येक... प्रत्येक महिन्याला जायचं... आपण परत सारखं पण मला वाटत नाई बरोबर ते
नको वाटतंय होय... आमच्या आत्ती पण तेच म्हणत्या... प्रत्येक महिन्याला आपण आरडी गोळा कराय जायचं... प्रत्येकाच्यात कसं चहा प्यायचं? आपला धंदाच त्यो आहे आणि... हा... एकदा-दोन वेळा ठीक काय गं... प्रत्येक महिन्याला जायला लागणार येना? हा... स्वयंपाक... तुम्हांला रेंज... रेंज नाही वाढ
रेंज... ते भाऊ तुम्ही वर वर
हूं... काय ते?
रेंज फुल आहे मला इथं... दुसरीकडे आलो मी... हॅलो
हं आवाज अडकलतात